हा आला आला बोला की हॅलो
की जेवण वगैरे झालं का
आला का हा हो जाय बघा तुमचं झालं का कुठे आता तुम्ही हो झाल ऑफिस मध्ये आहे आता
आम्ही इकड कोल्हापूर साईड तुम्ही
हम् मी पण कोल्हापूर साईडचीच आहे
अच्छा अच्छा
ह पाऊस आहे का तिकडे
हो आहे ना
हो आहे ना पाऊस तुमच्याकडे आहे का अ आहे इकड पण चालूच आहे कारलपासून फास्टच आहे
हो आहे आहे सेड आहे
हो चल धोकते ते आज संकष्टी नसते का
हो नाही मी फक्त अंगार की तेवढे करते तुमच्या
रिकाम
ऍक्चुली माझ कार्य एप वरून कॉलच लागत नाहीये कुणाला फक्त येतय
काय
काय माहिती काय झालंय ते बहुतेक
माझ पण नेटवर्क इश्यू मुळ झालेलं मग आत्तापासन चालू केलंय
हा हा मला
आला काल पण केलेच नव्हते हा नेटवर्क इश्यूज झा काल ून कॉलिंगच झालं नाही मग आज म्हटलं बघूयाग आता बघ केली आता लागला
हम् मला पण असं दिवसभर ऑफिस असतं संध्याकाळी जाऊणी मग काम करायचं संध्याकाळच कोण फ्री असत नसत तो प्रॉब्लेम असतो सगळ्यांना
वय
म कस आपण एक फ्री असतो म्हण बाकीची पण फ्री असतील असं पण होत
मला ना मेसेज करूनच केलेलं बरं वाटतं ते अचानक कॉल केला की मग त्यांना पण प्रॉब्लेम येते आपल्याला पण
हा कारण कोण कुठं असते कोण घरी कोण कुठल्या प्रॉब्लेम मध्ये काय कळत नाही ना आपल्याला पण
च नाही
हम्म
तुम्ही काय काम करताय
म
माझ काम हे आपलं सीएससी सेंटरमध्येध्ये सी एस सी सेंटरमध्ये अच्छा सीएस म्हणजे हेच ना आपलं महा ह सेवा केंद्र हा हा
हा तुम्ही काय घरीच असता वाटत
अधून मधून आता चार वर्ष झाले गॅप पडलाय, मुलगी लहान असे मुळ.
अच्छा अच्छा, हम्म हम्म. हम्म हम्म.
आता चालूय माझं पण असं बघायचं काम. पण हे आता मुलगी जरा शाळेत जाऊपर्यंत.
हो हो. लहान मुलं असले की
लई येतय प्रॉब्लेम त्यामुळ आता घरीच
हो. त्या मोटे झाला
होय. आता पुढ एक वर्ष हे पुढच्या वर्षीपासून पुन्हा चालूच आहे, शाळा. कसं पाचवं चालू होतय, आता पण घेतात तशे शाळेत पण लई लव कर बरं वाटत नाही आपल्यालाच
हम्म. तसं काय नाही लहान मुलांना कसं मग हे होऊन जातय.
त्यांना कस मग हे हून जातय, एकदा चालतंय रूटीन तस बस ती आता अंगणवाडी जाते, इथं घरा शेजारी असल्यामुळ जात त्या ती म ते आता दुस री मुल जातेल बगुन मग ती पण म्हणते, मला पण मो त्या शाळेत जायचंय म तिला म्हटलं एक वर्ष आता ह्या शाळेत म पुढच्या वर्ष की म मोठ्या शाळेत तर मुलांना पण आता समजतय सांगायला लागत नाही.
होय. सगळं ल आत्ताच्या लहान मुलांना तरी सगळच समज
सगळं समजतय
तुमचे मूले मोट्टे हाईत काय? हॅलो.
हॅलो आहे का?
हा तुमची मुले मोट्टेयेत काय म्हटल? हॅलो. येत नाहीये काय आवाज?
ह म तुमचा मला येतोय, माझं तुम्हाला येत नाहीये.
हा कटकट व्हाय लागलाय एवढा नाही यायला. ला कटकट होण्याते हा.